येतोय आवाज?
हा येतोय की.
हम्म लागतोय अजून तरी.
तेच तुझे टी लिमिट संपले नाही आहेत. रिसीव्ह होतय फक्त मग तुला आता.
हम्म
मी दिदीला दाखवले, तुझा मेसेज आलेला तो पहिला आता.
हा
मग ती पण मला तेच म्हटली बहुतेक तिचे रिसीव्ह राहिले असतील. मग बघू आता, माझे तीन कॉल करून बघते तुला अजून. अजून दोन राहिलेत. हा, हा तिसरा आहे. अजून दोन बघते करून.
हो चालेल.
मग तुझा टाइम लिमिट संपला तर ठीके. नाही तर मग मी दि दीला सांगते कोणतरी अजून आहे का बघ म्हणाव.
हा चालेल ना.
हम्म
हम्म, आवरल झाला स्वयंपाक.
स्वयंपाक अजून करायचय म्हटले ना तुला. चपात्या राहील्या.
हा तेच ना चपात्या राहिल्या होत्या त्या.
अजून करायचे तेच, आता दिदीशीच बोलत होते.
हम्म
तिच पण चालू आहेत काम. तिला थोडस बर वाटत नाही म्हण आज.
का बर
वातावरण चेंज झालय. आणि थोडस काय परवा दिवशी भाजी आणायला भिजत गेली ना पावसात.
हा हा आता पाऊस चालू आहे.
हा तिकडे पाऊस चालू आहे. त्यांच्या इथे खूपच चालू आहे आता. शनिवार पासून चालूच आहे. आमच्या इथे तर चालूच आहे. दुपारी तीन वाजले की त्याच टायमिंग ठरलाय आता. तीनला चालू झाल्या कि दहापर्यंत असतोच रात्री.
हम्म, आज सकाळपसन नाही होता आमच्या इकडे पण. आत्ता याला चालू झाला‌.
इथे आहे फक्त आभाळ येत. कधी कधी मध्येच ऊन येत. आणि नंतर तीन वाजल्यापासून तर पाऊसच चालू होतो.
तसच झालाय. एक दोन दिवस नव्हता इकड. आत्ता या आजपासून आता आत्ता जस सुरुवात झाली.
इथे आठवडा झाला पाऊस आहेच. कंटिन्यू आहे फक्त दुपारी येतय पण.
अ ठरलेल्या टाइमवर
हा ना आणि ते बर वाटत जरा की, सकाळ सकाळी पटकन काम होऊन जातात. आणि मग पाऊस आला तर काही वाटत नाही.
हो ते ऐक आहे.
पाऊस आला की कस कंटाळवान होत. नको वाटत.
नाही काही करू आप करू पण वाटत नाही. काय अन त्यात कपडे सुकानात झालेत. त्यात एक वेगळ टेन्शन
ते कपड्यांचच टेन्शन येत हो परत. मी तर कम्फर्ट वापरते बघ, कपड्यांना वास येऊ नये म्हणून.
हम्म, त्याच लिक्विडच वापरता का?
हो कारण ते पावसाळ्यात बरं पडतं उघं खुबट वास येतंय परत कपड्यांना,
हो.
म आणखी अजून काय काय शिकवत होते तुम्हाला कॉलेजमध्ये?
आणखी काय अ म्हणजे, घरून एखादा पदार्थ करायचा जर असं सायन्स डे वगैरे असेल तर मग. त्यात नंबर काढायची स्पर्धा ठेवायचे ना.
वा मस्तच.
हम्म मग. करायचे असे एक अ, एकाने केलता कसे लाडू केलते कसले तरी ड्रायफ्रूट चे मे बी खजूर असतो ना आपला खजूर
हा खजूर साखर किंवा गुळ वापरायची नी खजूर वापरायचा.
हा खजूर म्हणजे शुगर फ्री होत ते डायबिटीज वाल्याना चालत होत म्हणून त्यांनी खजुर वापरलेला.
आम्ही पण तसेच लाडू करतो सध्या तरी म्हणजे खजुरचेच फक्त त्याच्यात गूळ पण आहे आणि साखर पण नाही फक्त खजूर आणि बाकीचे ड्राय फ्रूट्स.
हम्म त्यांचा एक नंबर आला होता पहिला. छान झाले होते ते परत अ, काय बरेच केले होते. मॉडेल कराय लागतात असे.
हा हा.
हम्म.
आमच्या शाळेत हुत बग तस, म्हणजे श्रावणी शुक्रवार वगैरे आले ना म्हणजे आता श्रावन चालू झालं श्रावणी शुकवार मध्ये काय करायचं गुरुवारी शाळेला कपड्यांना युनिफॉर्म ला सुटी होती ती शुक्रवारी देत होते आणि शुक्रवारीची देवीची पूजा वगैरे शाळेत आमच्या, आणि प्रत्येकानी म्हणजे आता एक एक वर्ग ठरवून द्यायचे की या शुक्रवारी तुमच्या वर्गानी पूजा ठेवायची पुढच्या वर्गानी नंतर ठेवायची असं.
श्रावणी शुक्रवार कोणत्या वेळेस.
आता शावणात चालू होते त म्हणजे शाळेत असायची आमच्या.
श्रावणात असत्यात का तसं काय?
हा आमच्या शाळेत तसं करत होते म्हणजे इकडच्या साईडला तरी करतात श्रावणी शुक्रवार वगैरे अस उपवास वगैरे करतात किंवा काहीतरी असं देवीला नैवेद्य वगैरे दाखवतात.
हा हा ते सोळा सोमवार व गेरे आसत्यात, परत सोमवार करतात श्रावण मध्ये आणि शनिवार एक करतात.
हा ते आहेच पण आमच्या शाळेत सेलिब्रेशन साठी एक मुद्दा सापडायचा त्यांना काहीतरी करायच नवीन म्हणून तेवढं ते खूप वर्षाला चालू असायचं. नंतर न मग काय करायचं एकक वर्गानी ज्यांनी पूजा ठेवली आहे ना त्यांनी पूर्ण वर्गानी प्रसाद बनवून आणायचा घरातून काहीतरी कोण शिरा बनवून आणत होतं, कोण ते चिरमुऱ्यामध्ये शेंगा आणि डाळे वगैरे टाकून ते आणत होत. कोण बुंदीचा लाडू आणत होत कोण असं म्हणजे काय काय जण गोड पदार्थ पण आणत होते अन काय काय जण असं ठरवून पण प्रत्येकाच वेगळं पाहिजे.
ह, आम्ही श्रावणे मध्ये नाही पण ते नवरात्रीच्या वेळेस देवा-देवी स्थापना करायच्या आमच्या शाळेत. मग ते त्या वेळेस असायच प्रत्येक व-वर्गाला अस एक मॅनेजमेंट दिलं जायचं त्यांना या या दिवशी तुमच्याकडे असं आहे तसं. मग प्रसाद पण त्यांच्याकडं असं आरती त्यांच्या वर्गाला द्यायची.
हा तसंच असायचं आमचं पण फक्त आमच्याच श्रावणी शुक्रवारी करत होते ते. आणि काय करायचं ते पदार्थ सगळे करून आणले ना विद्या त्यांनी हे प्रत्येक शिक्षकाला वाटायचं विद्यार्थ्यांना वाटायचं तिथंच ग्राउंड वरतीच.
हो.
हम्म तस आमच्यात श्रावणी शुक्रवारी करत होते.
हम हम छान ये.
परत ते देवीच्या आरती वगैरे घेत होते. म्हणजे असे सगळेच सण आम्ही साजरे करत होतो शाळेत.
हा.
परत ते पंधरा ऑगस्टला, सव्वीस जानेवारीला जे जे सैनिक म्हणजे आर्मीतले जे मेनमेन अधिकारी वगैरे आहेत तशांना बोलवायचे शाळेत. त्यांचा झेंडावंदन वगैरे करायला. मग त्यांचे संघर्ष वगैरे म्हणजे कु कल्या वेळेस काय झालंय आ त्या गोष्टी सगळ्या त्यांनी स्टोरीमध्ये सांगत होत्या आम्हाला.
हा.
म्हणजे असं कधी त्यांची भाषण कंटाळवानी वाटली नाही आम्हाला अशीच त्यांनी चांगले-चांगले लोक आणत होते की ज्यांचं खरंच इन्स्पायर आहेत लाईफ स्टोरी.
हम्.
अशी लोकं आणायची ते.
सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट म्हणजे असं परेड असायच ना त्यावेळेस. आम्ही आमचा एक कॅम्प असायचा एनसीसीचा गाईडचा. अ आर. एस. पी. वगैरे.
हो.
मग त्यांचा एक वेगळाच त्या दिवशी हे असायच थाट वेगळा असायचा त्यांचा.
ते दिवस आले की खरंच छान वाटायचं आणि आमच्या इथं कस म्हणजे राष्ट्रगीत आहे ना ह्याच्यावरती वाजवत होते अ ते हे बासरीवरती आणि ढोलवरती. मोठे-मोठे ढोले ते एक त्यांच असायचं ते. राष्ट्रगीत ज्या वेळेस आपण झेंडावंदन केल्यानंतर चालू करायचो तसं ते ते वाजायला चालू करणार त्यांनी. मग त्याच्यानंतर मग त्याची बरोबर सांगता वगैरे किंवा पाहुण्यांच स्वागत ला वगैरे ते बरोबर त्यांनी ते वाजवत होते.
हम्म, आमच्या म्हणजे आमच्यात एक विषय होता ना संगीत म्हणून एक. मग त्यात संगीत त्याला मुलली ठरले असायचे म्हणजे त्यांचा आवाज एक छान होता. मग त्या मध्ये तेवढे ठरलेले असायच्या प्रत्येक वेळस राष्ट्र असं. प्रजासत्ताकला असं ह्याला, मग हा. त्या मुली आणि हार्मोनियम, हार्मोनियम वर च-चालायचं आमचं राष्ट्रगीत.
आमच्याकडे हार्मोनियम होता, तबला होता परत बासरी होती, ढोल हो ते बज जांज होता परत ते असं जोरात तर घंटा वाजते बघ मोठेवाले तसे पण होते. त्याच्या सगळे एक त्र करून त्याची सूर बनवून जवळ जवळ एक एक महिना प्रॅक्टिस असायची त्याची की हे बरोबर या सुरातच आलं पाहिजे, हे या या वाक्यालाच आलं पाहिजे.
हो म्हणजे त्या दिवशी कसं वेगवेगळे असे शो असे दाखवले जायचे पारंपरिक. आमचं एक ढोल पथक वेगळं होतं लेझिम पथक होतं शाळेचं. मग शाळेत तर ते होतंच पण असं रेल्वे स्टेशन म्हणून एक स्पर्धा तिथं हँग ठेवतात मग त्यात तिथे आला होता आमचा ढोल पथकात. लेझिम पथकात पहिला दोन्ही ह्याच्यात पहिले नंबर आले होते. राज्यस्तरीय होतं ते आणि हा काय चार लाख बक्षीस भेटलं होतं आमच्या ढोलप लेझिम पथकाला.
किती छान ना!
हम्म एक आठ आठवीत म्हणजे आम्ही जस शाळा सोडली तसं काही वेगळेच असं चेंजेस झाले बरेच शाळेत नंतरन.
आता वाटतं हां आता मागं बघितलं की वाटतं की आपल्या वेळेस किती छान होत आणि आता किती चेंजेस केलेत असं वाटतं.
शाळेच्या बाबतीतच नाही पण बरेच बाबतीत असं वाटतं.
हो. आम्हाला पण तसंच जाणवतं शाळेच्या बाबतीत म्हणा किंवा असं त्यांचे जे आता कार्यक्रमाचे पण काही गोष्टी बदलल्यात शिक्षक पण काही रिटायर झाल्यात जे आधी उत्साह आणि सगळ्या गोष्टी अजून नवीन नवीन करत
हां म्हणजे असं वाटतं की पहिल्यासारखं काही राहिलं नाही शाळेत आता.
असं काही वाटत नाही तिथं आता.
हां.
ते त्यामुळंच नको पण वाटतं शाळेत जायला कधी कधी, कधी कधी आठवण आली की असं वाटतं की एकदा जाऊन फिरून यावं, भेटून यावं. पण काय झालं आता काही शिक्षक पण नाही.
बहीण भाऊ आहेत ना मग त्यामुळं येणं जाणं चालूच असतं.
पण ते आपल्याला आठवतं ना आपल्या गोष्टी की हे आपल्या वेळेस असं करत होते आता नाही करत. ते तुम्हाला आता नाही मिळत तशा, असं आपण एखाद्याला सांगतो ना.
हो मी तेच सांगितलं ना आता पहिल्यासारखे आम्ही ज्यावेळी होतत म्हटलं त्यावेळेस शाळा होती तशी नाही राहिली आता.
खरंच. आपल्या आठवणी ते आपल्याच आठवणी असतात आणि ते प्रत्येक पिढीनुसार म्हणतात ना बदलत जाती. त्यांच्या आठवणी वेगळ्या त्यांना ती छान वाटते ते आपल्याला आपल्या आठवणी छान वाटतात. हो आणि जीव तोडून शिकवायचे पण.
हो.
एखाद्याला खरंच सुधरवायचं म्हणजे सुधरवतच होते ते.
ते वापरत होते.
चालेल चल, आवरून घेते मी पण आता.
हो हो चालतंय टाइम भेटेल तस मग मेसेज करा कॉल करायच्या आधी.
हो, चालेल की. दोनच राहिले आता. हा, हो, बाय.
बाय.